काय चालयं
परत म्हणे बात हो-हो सहजच राजानने मारलं. कोणता गेम खेळायंच सर तुम्ही
हा फ्री फायर ् हो होम प्रो प्लेअर
समोर कोण नोभतते दादा दाने मारलं तुम्ही जर
त्यातलं नाव सांग ह श्याकलस मारला रस पा ह त्याला मारलं एकदाम नाही तिनदा मारलं तिनदा बरं काय चालू आहे सर
ह
काय चालू
अजून सर मग कोणचे कोणचे नू प्लेयर मारले गे असे
हो नू प्लेअर मारले नाही ते मला बीजयम बरून खूप बोलत होते असं बीजयम असं खेळत हो त
आज खेळ आज खळ खेळ रात खेळघ बबलू बी आजच खेळला ना तू बीजे माय खेळतो बोवस बजय प्रिपेअर माती फरक आहे
खूप जमीन
प्र बीजय मय ख बर तु प्रिपरवान क
बरं बाकी काय चाली
बाकी काही नाही जेवण झालं सर आता ल वेळ झाल एक दीड तास झाला जेवण
काय बाजी खा का
आही आम्ही आता आंब्याचा रस खाल्ला तर
हो का बरं सर म सांगू शकत काम म्हणजे कस मट तेघ काही थांब नाही सर आम्ही माहिती खूप आमचे कुणी वज हा तुम्ही फक्त खायची काम करीत आहे का
हो सर काहीची काम आमच फक्त काहीची काम करता
होा का
हो सर नाही हा ह ते हा बाकी काय बाकी काय नाही बाकी काय
ते याच खूप त काययच
अरे बस लागत आपल्याला
ह सर सध्या तुम्ही म्हणजे असं म्हणा रात्री दोनच्या आसपास दीडच्या आसपास टेलिग्रॅम दिसत हो सर आम्ही नाही आमचे म राटव ् मग नाही मला ऐकवायचे पिक्चर वगैरे खूपच दिसत त्याच्या
तुम्हाला मी ग्रुप अ तुमला कधी भेटले मला तुम्ही फिजिकली तुम्हाला सांगतो आम्ही टेलिग्रामचचा चॅनल सांगतो तुम्हाला स ते आता बोलणे शक
आ हो का
हम् सर बॅन हवऊ शकत आित्यल का बॅ बणार चच्या मर
अच्छा अच्छा हो तुमचं पेमेंट वगैरे आलं का नाही चेक केलक नाही कोण कोण का नाही बरोबर आजून
म्हणजे अकाउंट अकाउंट आपण जर टाकलं आपल्या अकाउंट नंबरनंत मग
नाही तस तसा विषय नाही राहतो तथं पेमेंटच ऑप्शन राहते पेमेंट ऑप्शन जावं लागेत तं अकाउंट नंबर टाकायच परमिशन मिळते तीड हजार का आपल्या पैसे विड्रॉल असतील आपले तर तेढा अकाउंट नंबर टाकायला ऑप्शन मिळतं मग त्याच्यावर आपण यु पी आय कोड किंवा आपण बँक अकाउंटचे डिटेल टाकली तरी आपलं काम होऊ शकतं आणि स्टार्टिंग ला डोवं रुपयला कचेती ना पन्नास साठ काय असेल तुमची अर्निंग की नंतर येईल थोडे म्हणजे नंतर म्हणजे त्याच दिवशी लगेच
आणि सर मग मी जॉईन केलं ते पैसे मागतात कधी भेटतील
जॉईन केलं तर तुमच्या उद्यापर्यंत उद्या पैसे विड्रॉल येऊ शकते.
आणि आणि सर ते काय म्ह तु विड्रॉ नाही एक मिनिटच. अ ते तास दररोज भेटेल का आता.
हो आज जास्त म्हण माझं काल टास्क पूर्ण झालते पण आज काय आलं नाही एखादा चित्रवर मग
हम्म हम्म हा बरोबर स
तुम्हाला किती कॉलचे टास्क केल ते बघा. मला पाच कॉल टास आलते ते पाच कॉल पूर्ण केले मी आणि मग ड्रायव्हरच्या टास्क आले नव्हते आले पुढे टास्क सांगते येणार नाही. पण सध्या र आजचे टास्क आले माझे.
हो हो
अ सर ते मागले नरसाहेब बाजूला काढते का थोडे सर.
सत्या नर्स दे
लागला.
य आला नर्स बेस ते
हो ना
अ नाही नाही नाही नाही एटी परसेंट होते.
त राजक्षस जी का हो प्रॉपर आपल्या बेवड्याला माग सोडते. वडी
तर कोण आहे आवाज येतोय तुमच्या फोन मधून किती मिनटं झाल सर?
हां
पाच मिनिटच राहतो स्टार्टिंगच सर.
नाही नाही पाच मिनिटं नाही आपल्या दहा मिनटं पूर्णच करावं लागतील
हा का सर पळा पाळा असर तेम पळा.
पण चांगला भाव आले का काय. अंगात हवा आली का काय अंगात हवा आली का काय आजार काय माहिती.
हो सर हम्म
हो बेठवा कपड ऑर्डरचसक म एक
काही अंगात काही अंगात हवं येते सर यांच्या.
सध्या ऐकले मी. काय राहतात.
म फोन पण झा बडल र फोन. पण नाही आहे नंतर फोन फोन नाही आम्ही पडला फोन अरे धरायचं नाही. क
हां सर ऐका ना.
उच एवढं नाही होत लि एवढं नाही होत च्या फोन नाही कर. कक वर्ष काॅ पा
टास्क जे हाय ना प्रोफाईल बाय बरोबर ब हे ये कुठं गेला?
तू येई हितनच फोन पडल. चल चल थांब मी कायत पोझिशन मध्ये अस उठलो ब असत फोन बिन जाऊ अरे उठ थांब ना तुला विचलु दे ना मग हा बोला ना सर.
म्हटलं असे मित्र ठेवण्यापेक्षा न ठेवलेलेच बरे हो.
कस हा ना सर लग्नात उचलायला काम येतील आपल्याला असं.
हा. राणी ग
कोण राणी आसची. अह
काय बोला ना सर.
निको नको
आमची डॉगीचं नाव हे. आमच्या इकडे खंडू पांडू -
पांडू राजू
मनिया, सोनिया सगळेच आमचे. अच्छा.
हे आमच्या सांडचं वजन किती विचार? ना किती वजन येतो. वजन किती?
सत्तर याप सत्तर आलेय. चल काठीवू मोजू आपण. मोजयच काटेवर मग तू का आम चूस्या समजू राहिला. बोला ना सर. बोला. हॅलो.
हो. आला ना सर. आ आत. अ नाव सांगणेले कोणी. कृपा करून नावं सांगू नये आपले पैसे येणार नाही आपल्याकडे.
पुन नाव सांगतो.
तुझी येथील बरक इंटरनेटचा प्रॉब्लेम हे उद्या नेट असल्यावर पाहु. मसा का इड यथा दिनांतरीत म म्हणजे आता मग शेट आलत - - पेंडिंगला असं पण नंतर परत निघून जातं म्हणजे नेटवर्कचा इश्यू येतोय- - हो तर काय तुम कर
तुमच्या फोन मध्ये काय विषयच नाही.
कदाचित आपण सोबत असत कदाचित.
तर कसं काय तुम्ही तुमच्या वेगळ्या खंडातहे आम्ही आ - - वेगळ्या खंडात हे.
नाही माझी इकडे कॉलच चालू हे ना अ फ्रेंड बरोबर अभिजित पाणगाव अणि चा मित्र चुलत भाऊ.
सर नाव नई सांगतील सर.
असं काय. आता ते नाव सांगितलं का पाप ये. थांबव अग जाऊ नको आत ये. करा ह्यच्या वर
ह, ह, हा. ए अरे नको पेमेंट नाय पडायचा बर का बबलू.
काहीच नाही तसा. तर अ खूप झापून बरं सर
बोला सर बाकी काही नाही सर हे आज पाच येडे येडे पोर ही सर्व आज कालची.
हो का नाही आमच्या इकड ह काय नावाच आहे
आय आवत् येत बता दऊ ना
सर आत्ता दहा मिनिटं आपण काढून घेऊन बाकी कॉलवर बोलू कारण की आता बोल बोलून देणार नाही आपल्याला नाही नाही नाही नाही विषय नाही आजचा टास्क नाही होणार बंद उद्या राहतील हे टास्के विषय उद्या राहतील
अस कस काय
उद्या वेगळं काम असल ते नाही नाही नाही तस नाही राहत ते आता आपण अ माझी टास्क येना पण दोन दिवस आधी येल होते आणि काल मी माझे टास्क पूर्ण केले म्हणजे असं नाही अच्छा अ थांबा ना दहा
तीन चार पाच सहा सात आठ नऊ दस अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोनावीस वीस वीस वीस वीस बावीस तेवीस चोवीस हो चालेल सर